हो तवास
हा आता येतोय
मला येत आहे आता मला येत होतं तुमच हा माझा येत नव्हता का? तुम्हाला.
नाही मला आवडथित नव्हत म्हणून तुम्हाला मेसेज टाकला.
हं. हं.
आता येतय गोला काय करता.
काय नाही. बसलीय म्हटलं कॉल करायचा होता.
हां.
हम्. झालं जेवण वगैरे,
हो जेवली आणि आगताच अस अंग टाकलाय घराचा
हम्. हम्. माझं पण आभारलंय हम्. हम्म.
तुम्ही जेऊ लागता
हो झालं माझं पण.
आता काय करता?
आता बसली होती मग बाळ छोट आहे. मग ते झोपलंय तर मग वेळ होता. म्हटल कॉल करू
हो का?
हम्म...
बर ब कस चाललंय सगळ.
आता छान झालेय, आधी जॉब करायचे आता फाळामुळे नाही करत.
हो का? जॉबला जायची का न
हम्म..
चांगलं आहे. आता छोटा आहे बाहेर म्हणून नाही जायला जमत ना.
हम्म तेच. तुम्ही करायचे
नाही, नाही घरीच असते.
अच्छा! मुलं आहेत.
नाही.
ह. ह. हा मग आणखी काय, काय करायला आवडतं मग तुम्हाला. हॅलो.
हॅलो..
म्हटले काय करायला आवडतं मग तुम्हाला घरी.
मी टेलर आहे हो.
अच्छा.
हा ब्लाऊज, वनपीस वगैरे सगळं शिवते मी. आणि आरेवक सुद्धा करते.
अरे वा, क्लास केला?
हो क्लास केलाय मी. मी टेलरचा पण क्लास केलाय. शिवण प्लास आणि आरेवचा पण प्लास केलाय.
अच्छा, आधी वर्कचे तुमच्याकडे काय रेट आहेत?
हजारपासून स्टार्ट आहेत.
अच्छा.
म्हणजे, थोडी डिझाईन असली ना, का हजार पंधराशे, दोन हजार त्यापसन पुढे, पुढे.
फक्त वर्क करून द्यायचं, की शिवून पण द्यायच?
करून.
अच्छा, शिवायचं पण असेल तर मग जास्त असेल ना?
हा शिवायचा असेल तर, अडीशे, तीनशे जास्त नाही.
अच्छा, नाही वर्क करून आणि शिवायचं असेल तर?
हा, मग तीनशे रुपये एक्स्ट्रा, म्हणजे ब्लाउज पूर्ण शिवून, आता जर हजारचा वर्क असेल ना. तर मग ब्लाउज पण शिवून पाहिजे असला तर तीनशे रुपये, किंवा आडीशे. जस असल तस, डिझाईन वगैरे, हा. इकडे काय जास्त ब्लाऊजला वगैरे रेट नाही, सिम्पल ब्लाऊजचे घेतात दोनशे.
ह, ह, हम्म, हम्म.
अस्तरवर्ड मध्ये लेस लावून पण देते, दोनशेच घेते. ते जास्त नाय.
प्रिनस्कर्ट का?
रेन्स्कट पण शिवते, रेन्स्कट कपवाला शिवते.
ह प्रिन्सकटचे काय चार्जेस आहेत?
सिम्पल गला असला तर दोनशेच घेते मी, पण मग तुम तुम्हाला कप टाकून पाहिजे असतील तर म अडीशे. किंवा गोटनेक गला असल तर अडीचशे घेते.
अच्छा.
काय डिझाईन नसली तर, मग अडीचशे- तीनशे पर्यंत घेते.
हम्, हम्. आणि वन पीस वगैरे त्याचं?
हा ते साडेतीनशे पासून स्टार्टिंग, साडेतीनशे, चारशे, पाचशे. तस असल तसा म्हणजे कस्टमाइज करून घेतात ना, की मला असं हे मला तसा पाहिजे.
डिझाईन वगैरे.
हा, डिझाईन वगैरे असते ना.
हम्म, हम लहान मुलांचे पण शिवताय?
हो, लहान मुलांच पण.
अच्छा, नऊवारी वगैरे?
नाही, नऊवारीचा नाही मी केलाय, तोच एक राहिलय बाकी मला प्लाझो येतो.
हम्म.
प्लाझो, परत आपला कॉट सेट, ठसा वगैरे. घागरा शिवते. बाकी सगळ्यां शिवते, फक्त नऊवारी तो नाही केलाय क्लास.
अच्छा. मी पण क्लास केलाय, जास्त नाही शिवत घरच्या घरी स्वतः पुरतं.
शिवण क्लास केलात का?
हूम.
हो पण स्वतःच तरी शिवू शकता ना? आता बाहेर पण शिलाई जास्त झालीये.
हा तेच ना मग. स्वतः चे ब्लाऊज, ड्रेस वगैरे येत.
ड्रेस पन शिवता का?
हुं पंजाबी ड्रेस, हम्म कुर्ती वगैरे.
स्वतःच तर शिवू शकता, घरातल्या तुमच कोणाच मम्मीच वगैरे पण शिवू शकता ना, बाहेर द्यायची गरज नाही पडत.
तेच ना, स्वतःच तेवढंच शिलाई वाचते.
हो हो.
आणि मग भरपूर येतात का कस्टमर तुमच्याकडे?
हो येतात आता लग्न सराई होती तर, कस्टमर चालूच होते. आता सध्या काय सीझन नाही तर, मग एवढे नाहीत, पण ये तात, पण जर सीजन वरी हा वटपौर्णिमा आहे तर आहे, पण आसं एकदमच म्हणजे टाईम नाही, आसं नाही. तसं लग्न सराई आता होती ना, मे मधे तेव्हा तर टाइमच नसत अजिबात भेटायचा.
अच्छा, आता थोडं रिलॅक्स असेल ना. हुं हुं. त्रास नाही होत का सारखं मशीन वर?
होतो त्रास, कंबर वगैरे खूप दुखते. कंबर आणि पाट्यात पण खूप दुखते.
मान आणि कंबर जा
पण तरी सुद्धा आवड आहे मला तर मी करते.
हुं.
केलच पाहिजे ना.
हा हा, मी जे जॉब करायचे ना? तिकडे कंबर वगैरे त्याच्यासाठीचच होतं म्हणजे फिजिओथेरपीस सेंटरमध्ये करायची.
हो का?
हूम तर ते मशीनने करता ना सगळे. मनक्याचा त्रास असेल कोणाला, गुडघ्यान चा, कमरेचा, पाटीचा वगैरे हो तर त्या मशीन वरती झोपून आणि मग ते पाठीला स थेट करत आपले मणके वैगेरे. खूप ज नाना छान छान रिझल्ट मिळाले होते.
तुम्ही जॉब करायचं तिथे होतं का हा?
हुं. एक हॉस्पिटल सारखच असतं. पण तिथे डॉक्टरांचे गोळ्या, औषधं किंवा इंजेक्शन नाहीये. तर मशीनद्वारे आपले जे काही पार्ट खराब झालेत म्हणजे बिघडलेत तर ते व्यवस्थित कराय
हो का?
हुं.
म्हणजे तिथे डॉक्टर वगैरे नाही मशीन आहे. फक्त ती करते सगल काय
हा डॉक्टर असतात ते फक्त रिपोर्ट बघून मग सांगता यांना काय करायचं कसं करायचं. बाकी इंजेक्शन नाही देत ते कधी आणि गोळ्या पण नाही देत.
गोळ्या वगैरे नाही.
नाही ते एक मशीन म्हणजे बेड सारखं असतं आपण ज्या पण माणसाच काय दुखतं ना त्याला झोप द ओके ते झोपल्याच्या नंतर तर णी मग ते एक रोलर असत तर ते डोक्यापासून सुरू होऊन पूर्ण खाली कमरेच्या खाली माकड हाडापर्यंत ते फिरत. मग फिरून काय होतात की आपला मनका जो असतो ना तो सेट होत जातो. मग जसं पाठ कोणाला आता तुम्ही जास्त शिलाई मशीनचं जास्त काम करत तर मानेला आणि कमरेला त्रास होतो तर त्याच्यात ते रिलॅक्स होत. काही जणांच बघ मनक्यामध्ये गॅप पडला
हा गॅप कमरेमध्ये पण खूप गॅप असते. मनतेेला पण पडते.
तर पायाला मुंगे येता किंवा पायाने चालत चालता येत नाही, हाताला मुंगे येतात तर त्याच्यासाठी पण ते काम करत. काही ना गुडघे दुखीचा त्रास असतो. तो त्याला पण काम करतो भरपूर साऱ्या गोष्टींवरती करायचं. छान होत. पण आता मला वेळ नाही मिळत बारामुळे मग सोडलं.
चांगलंय म.
हम्म
माझी पण खूप कंबर दुखते अशी जास्त उशीर वगैरे बसले ना मशीनवर का खूप दुखते कंबर वगैरे.
हम्म हम् मग त्याच्यासाठी घरी काही व्यायाम वगैरे नाही करत का?
करते मॅम कधीतरी करते असं मनात आलं तर म्हणजे असं डेली नाही करत.
तेच होतं बायकांना जास्त कामाकडे लक्ष देतात स्वतः कडे देत नाही आणि मग नंतर आणि जास्त त्रास होतो.
अहां हा तुम्ही करता का व्यायाम वगैरे
मी पण तिथे जायची तेव्हा मग ते करायचे म्हणजे आपल्यासारखे नॉर्मल लोक पण घेऊ शकतात तर ते मशीन वरती करून घ्यायचे. आता घरी आहे तर काय होत नाही.
हो
हम्म सकाळी उठल्यापासून काम सुरू होतं मग दुपारी जरा वेळ असतो दुपारी करायला कंटाळा येतो.
हा सकाळी केल्यान कस चांगलं असतं.
हम्म
पण उठल्या उठल्या पण तेवढा आपण सकाळी कामाकडेच लक्ष देतो.
हम्म तेच होतं ना. जास्त त्रास झाला की मग जावं लागतं डॉक्टरकडे तोपर्यंत नाही देत लक्ष.
हो
हा
ताई चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून
अहं मला पण.
हा चिकन पाय
हो बाय